हॅलो हॅलो हल हा हा ह बोला हा येतो आवाज
हां बोला
हा बोला
हॅलो हॅलो हां बोला हॅलो हॅलो ऐकूया येतो
ह हा येत
हां हां बोला
एक मिनिट हॅलो
हां बोला
हा आतायत
हां बोोल
चाल
हॅलो हॅलो बोला
हॅलो
हा बोला की
हा कुठल्या विषयावर काय बोलायचं
हो तुम्ही सांगा की
हां ह रेसिपी बिसिपी काहीतरीच
ठीक आहे रेसिपीवर बोलूया आपण तुम्हाला कोणती रेसिपी
हम्म चाल
तुम्हाला कोणती रेसिपी करायला आवडते मला काय स मला जास्त करून नाश्त्याची रेसिपी आवडते
हा
हा तुम्हाला
चालत
तुम्हाला कोणती रेसिपी कैय आवते हॅलो हॅलो
हॅलो आवाज कट होतस
हॅलो हॅलो
हा आता काही पण अस नाश्याची रेसिपी सांगली त्याबद्दल
हा ठीक आहे
आला काय
हा येतय बोला
हा ह हा मग तुम्ही काय कस नाशत्याची रेसिपी सांगता
नाटची रेसिपी म्हटला तरी नाश्ता जे असतो ते मला सगळंच आवडतंय करायला
हा
हा हा रेसिपी ही माझी आंदरिक असलेली इचछा छय म्हणजे अस फेवरेट आहे माझं
हम्म
तुम्हाला
मला पण सगळेच आवडतात सग
येते
हम्मली पास्तन आब
अच्छा अच्छा
बऱ्याचपैकी येत
हा मग त्याची चटणी कशी करता
हा हा
हॅलो
हॅलो
हॅलो चटणीची रेसिपी सांगा म्हटली
अच्छे हा हम्म तुम्हीच सांगता कायं कुठली तर म्हणजे मला जास्तीत जास्त बोलायला
हां हां चटणीचे रेसिपी म्हटलं तरी भरपूर चटणीचे प्रकारा आहेत. त्याच्यात ली चटणी मी इडलीची सांगतो अच्छा.
हा हा
ती चटणी म्हटला तरी फुटाने. शेंगदाणे, चटणी अ मिर्ची आणि खोबरे हे भाजून बारीक करून घ्यायचं. मग त्यानंतर मोहरीची, जिऱ्याची आणि कढीपत्त्याची थोडस फोडणी द्यायची. वर्ण जरासं मीठ आणि साखर टाकली म्हणजे आपली चटणी तयार.
अच्छा. हा किती दहा मिनिटाचां कॉल आहे का किती मिनटे जास्तीत जास्त ओके जेवला तुम्ही. हा तुमच्या घरात किती जण आहेत. हो हो आम्ही चार जण हाय.
तुम्ही किती जण हाय
हम्
चार जन आहात काय अच्छा अच्छा
ठीक आहे काय चालय आणि
तुम्ही काय घरीच असताय काय जॉबला तेन जातय कुठ असं
नाही नाही घरीच असतोयं
हां कुठ हा कुठ कुठ म्हणजे असं काय गाव
काय म्हटला.
कुठे राहता म्हटलं.
अ महाराष्ट्र
हॅलो
इचलकरंजी हा तुम्ही
हा हा
तुम्ही कुठे राहता.
मी पण इथलीच आहे. इचलकरंजी. हा हा कबनूर
घरचे कशे आहेत.
आहे आहे ठीक आहे सग तुमचे तुम्ही असं कुठ ट्रिपला त्यां गेलाय तिथला एक अनुभव सांगा.
काय म्हटला.
हॅलो
हॅलो
हो ट्रिपचा त्यांना अनुभव सांगू शकाल का
हां ठीक आहे हो मीही जास्त करून नाही जात त्यामुळे काही सांगू शकत नाही कारण की मला छोट बा आहे ना त्याच्यामुळे
हा किती महिन्याच आहे म्हणजे असतय
वन इयर
हां हां ओके
ह त्याच्यामुंळ मी जास्त बाहेर जात नाही
हा हा
अच्छ
शेत शेत तेन आहे का काय तुम्